हॅलो हा हॅलो नमस्ते मॅडम.
नमस्ते काय चाललंय?
काय नाही बाबा आत्ताच डिमार्ट वरून आले शॉपिंग करून.
हा ना काय-काय मग शॉपिंग केली?
नाही नाही घरच्या सगळ्या वस्तू घेऊन आल्यात काय महागाई वाढली बाप रे! खूप महाग आहे मला वाटलं फक्त गॅस अ तेल वगैरेच महाग झालंय पण तिथं गेल्यावर समजलं की डाळी जे बाकीचे गोष्ट बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे बिस्किट म्हणा चॉकलेट म्हणा सगळ्या गोष्टी वाढ झालेली आहे. भांडी सुद्धा घ्यायला गेलं तरी तिथे सुद्धा वाढ झालेली आहे काय करायचं आता हे महागयचं प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. त्येक गोष्टीच्या मागं दहा रुपये वीस रुपये अशी वाढ झालेली आहे मग
आता कसं झालं की म्हणजे सगळं नु नुकसान-नुकसान होत राहिले ना त्यामुळं पिकं नाय वगैरे परत
हो ना लोकसंख्या तर वाढतीय पण पीक-पीक वाढत नाहीये.
हा ना त्यामुळे मग ते महागाई पण वाढ म्हणजे वा पीक वाढायला पण ते करायला पाहिजे ना जास्त शेती. करेन आता जास्त करून शेती पडीकस आहे जास्त करून कोण करत बसत नाही शेती बघल ते सगळी शरीराकडच स्वतःच्या बिज जनेस कर स्वतःचं काम कर ह्याच्याबद्दलच जास्त करून हे करतात.
हो कारण हे बिषय कुठे येतो शेतकरीला शेतकऱ्यांना ना आपण गरीब व्यक्ती समजतो. त्याच्याकडे करोडोची प्रॉपर्टी असते. पण त्या जमिनीवर तो पीक उगवत नाही त्यामुळे ती अशी पडून राहते. पीक नास्त किंवा असं पडून राहिल्यामुळे त्यात पीक पिकत नाही काय पण आणि त्यांचे पोरं मग म्हणतात काय आता ह्यात काय राहिलेलं नाहीये. आम्ही शहराकडे जातो तिथे जाऊन सेटल होतो तिथून तुम्हाला आम्ही पैसे पाठवतो. मग पोरं एकीकडं आणि हे मम्मी पप्पा एकीकडं असं होतंय आणि ह्या पोरा शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा कोण पोरी द्यायला तयार नसतं.
म्हणजे पुरी द्यायचा विषयच नाही पुरींचं म्हणणंच आहे की आम्हाला बाहेर राहणार पाहि पुरींना गावाला राहणार आहे नकोय.
हो हो. त्यांना पूर्ण सिटीतलं आयश आरामची जिंदगी जगणारे पोरं पाहिजेत मग त्यामुळं काय झाले शेत शेती हा विषयच आता आ म्हणजे आणखीन थोड्या दिवसात शेती ही उन्हाकडे तरी असं बघायला भेटेल आता सरा ग्रामीण भागात भेटते पण ग्रामीण भागातून पण खूप लोक शहराकडे आलेली आहेत. मग शेतीचा मग अन्न खाणार काय आणि शिजवणार काय तुम्ही.
ते त्यांच्या आई वडील जे असतात ना घरी ते शेती करतात. जे त्यांची मुलं वगैरे आहेत ते बाहेर जाऊन म्हणजे बाहेर जाऊन शिक
शिकताय जॉब करतायत हो तिथे जॉब वगैरे करतेयत तिथे सेटल होतात मग ते आई वडिलांना पण लक्ष देत नाही किंवा मग शेताचा तर विषयच नाही मग शेती जर अशीच कमी कमी होत गेली आपली. तर मग आपण पुढे जाऊन खाणार काय? काय मग महागाई का एकमेकांना वरबडून खायची वेळ येईल अस. हा, तशी परिस्थिती निर्माण होईल ना?
परत परत त खूप महागाई वाढत. कुठं ते दहा रुप पहिला पहिलं सगळं भेटायचं आता ते दहा रुपयाची वस्तू. आता शंभर रुपयला भेटते.
शंभर रुपये जरी घेऊन गेला ना. तरी पिशवी भरून भाजी भाजी आपण आणू शकत नाही. दोनच दोन भाज्या टोमॅटो, कोथिंबीर झालं. एवढी महाग, म्हणजे महागाई वाढलीये ना.
ह्या उनळ्यात तर, ते मेथीची भाजी तर, किती महाग होती.
हो. तीस, तीस, चाळीस, चाळीस रूप यला पेंडी. कोथिंबीर ची पेंडी चाळीस चाळीस रुपयाला. टोमॅटो साठ रुपयाला. कसं करायचं लोकं पाव-पाव किलो आणून खातात मग. ते चालतं ह्या लोकांना. आणि पावसामुळे आणखी महागाई वाढाय लागलीय. म्हणजे पीकच वाहून गेल्यावर ते शेतकरी लोक, काय विकणार आहेत. ते तरी काय करणार. त्यांचं ऑलरेडी नुकसान झालेलं असतंय. त्यामुळे ते थोडस एक दोन रुपया जरी वाढले. वाढवले आणि ते दलालाला दिले. दलाल पूर्ण मार्केटमध्ये येईपर्यंत. तिथे त्या तो दोन रुपयांनी घेईल. इथं येईपर्यंत ते दहा रुपयेला झालेलं असतंय.
हो.
महागाई झाली म्हणून आपणच, सगळा प्रॉब्लेम म्हणजे आपलंच आहे. आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडून ते विकत घेत नाही. कारण त्याच आपलं काही नाहीच. कनेक्शनच नाही ना. मधल, मधली जी व्यक्ती आहे ती, म्हणजे
पण शेतकऱ्यांन पण कसं केलं पाहिजे. की शेतात ते स्वतः पिकवतात ना. मग स्वतःच मार्केट केलं पाहिजे. बाजारात बसून. त्यांनी ते व्यापऱ्यालाकडे देणच नाही पडलं पाहिजे त्यांना. हे त्यांनी केलं पाहिजे.
नाही ना. म्हणजे त्याला सपोर्ट नाहीये. एकच व्यक्ती, हे अस जे पोर इथं शहराकडे येत ता शहरी भागाकडे येता. मग ते घरात एकटेच पडलेले असतेत. जाऊ दे दोन रुपये कमी भेटल तरी चालेल. एकदा देऊन मोकळ करून घरी जाऊ. असे विचार ते करतायेत ना. कारण त्यांच वय आता ते थकत आलेले आहेत. थकता येत ते. किती म्हणून करणार, घरात पण बघा. बाहेरचं बघा. शेतीचं बघा. कितपत करणार आहेत. हा, मदतीला जर थोडस पोरग असल, तर ते गाडी व्यवस्थित जाईल. पण ते एकटेच काय म्हणून करणार आहेत. मग ते जाऊ दे, जेवढे पैसे भेटतील तेवढे भेटतील म्हणून. दलाला सेल कर तात. आणि ते घरी जातात. मग दलाल बसलाच आहे पैसे खायला. मग तो आपल्याला तिथून आपण, शेतकऱ्याला मोलभाव करून, आपण घेऊ शकतो. पण तो दलाल नाही. घ्यायच असेल तर घ्या. नाहीतर सोडा. तुम्ही नाहीतर आणखीन दुसरं कोणीतरी घेईल. माझ्याकडे माल पडून. त्याच्याकडे तेवढी जागा आहे. सगळ्या गोष्टी आहेत. मग तो आज नाही उद्या सेल करल. फ्रीजमध्ये ठेवून.
हो.
आपण फ्रेश भाज्या, आपण पण नाही खाणार. फ्रेश भाज्या आपल्या शरीराला पण चालत नाही. असं झालंय आता. कारण ते
ठेवू शकत नाहीत ना शेतकरी.
शेताशिवाय ठेवू नाही शकत. मग जाऊ दे, कुठं सांभाळत बसायचं. म्हणून ते देऊन टाकता. हा भरोसा नाहीना. कधी ऊनच पडतय, कधी पाऊसच पडतय, कधी थंडीच पडत
आता बघितलं ना यंदाच. उन्हाळ्यात पाऊसन, पावसाळ्यात ऊन झालंया.
म्हणजे ऋतू पण व्यवस्थित नाहीये त्यामुळे ते शेतकऱ्याला पण प्रॉब्लेम मिळायला लागलाय तो काय म्हणून घरात ठेवणार मग जाऊ दे उद्या खराब होणारी वस्तू- आजच विकून टाकू म्हणून तो सेल करून टाकतो. मग त्याचा हे दलाल लोक फायदा उचलतात मग आपण बोलणार महागाई वाढली. शेतकरी खूप माजलाय. किंवा पैसे वाढवून सांगता येत हे आपण शेतकऱ्याला दोष देतो. मधली व्यक्ती एवढे पैसे खातोय आपण कधी दलालाला कधी कोण दोष दिलेला ऐकलाय का तुम्ही? कधीच नाही आपण शेतकऱ्यालाच बोलतो. बोलतो येऊन जाऊन मग हे चुकीच आहे ना आणि प्रत्येक ठिकाणी हा आता शेतकऱ्याला आपण एवढं बोलतोय करतोय मॉलमध्ये एखाद्या जावा कुठल्या कपड्याची किंमत दहा रुपये तर कमी होते का?
नाही नाही आणि असंपण छोट ते दुकाने सोडून मॉलमध्ये जास्त जायला बघतो.
मग शेतकऱ्यांकडून शेतकरी पाच रुपये जास्त ती खाल्ला तर चालत नाही पण आपण तीन हजाराची वस्तू आपण घरी आणू शकतो. एखाद एकच ड्रेस आपण घरी आणतो तीन तीन चार चार हजाराचे ड्रेस किंवा साड्या म्हणा आपण घेऊ शकतो. तिथं मोलभाव नसतोच मॉलमध्ये कुठल मोलभाव करणार आहे तुम्ही जी जे रेट आहे तिथ द्यायचं आणि घेऊन यायचं हिथ शेतकऱ्याला तो दहा रुपये सांगितला तर दोन रुपयापासून मागणी चालू होते दोन रुपयाला द्या तीन रुपयाला द्या. ते बिचऱ्यांनी काय करायचं फुकटच घेऊन जावा म्हणून दिल तो असली परिस्थिती झालीये.
भरपूर आणि पहिलं तर कसं म्हणजे आपण भाजीपाला जरी मार्केटला आणाया गेलो तरी आपण चार रुपये कमी करून घेऊ शकत होतो. पण आता एक रुपया पण कमी करत नाही घ्यायचं असल घ्या नाहीतर तर निघा ती नासली तरी त्यांना चालते पण कमी करून देत नाहीत आता
नाही नाही नाही कमी करून देत नाही आणि डिमार्टवाले किंवा मॉल्सवाले तिथं ते भाज्या पण सेल करायला चालू केल्यात त्या लोकांनी तिथे गपचुप घेतात इथे शेतकऱ्यांकडे महाग होत भाजी पण मॉलमध्ये गेल्यावर डीमार्ट मध्ये येऊन ते भाज्या सरासरी इथे आपल्याला पाच रुपयाला भेटायची भाजी किंवा दहा रुपयाला भेटायची भाजी तिथं पंचवीस तीस रुपयाला दिलं तरी गपचूप घेऊन येतात लोक आणि त्या भाज्या उघड्या पडलेल्या असतात उघड्या पडलेल्या असतात त्या भाज्या इथं तो व्यवस्थित साफसुत्र दिलं ते चालत नाही आपल्याला तिथं ते उघड्या पडलेल्या भाज्या लोकांनी हात लावलेल्या भाज्या आपण घरी येऊन धुऊन खातो ते चालतय आपल्याला काय बोलायचं
आणि मोठी मोठी लोक अस म्हणतात ना ते मॉल मधनच खरेदी करतात जास्त करून मग ते मॉल वाल्यांच त्यांचाच फायदा होतोय ना यात नुकसानच सगळ शेतकऱ्याच
शेतकऱ्यांचाच आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडून आपण डायरेक्ट जरी घ्यायला लागलं ना एखाद आपण म्हणजे तू अशे एवढे भाज्या घेऊन ये आमच्या एरियात एवढे लोक आहेत आम्ही रोज एक एक भाजी करून घेऊ. असं जरी त्याला आपण बोलायला लागलो त्याला पण त्यातून एक पाच दहा रुपये भेटायला लागल्यावर तो काही येणार नाही का आपल्या पण आपण त्याला मोल भाव इतका कमी करून देतो की तो येतच नाही आपल्यापर्यंत तो पोचतच नाही नकोच कीर्
नाही नाही आता खेडेगावात च बघितलं ना आपण जर पाटी घेऊन भाजी वीकाय गेलो तर दहा रुपयाची भेंडी पाच रुपयाेला घेतात पण तीच बाजारात जाऊन ती वीस रुपयाची म्हणली तरी पेंडी घेऊन येतात.
घेऊन येतात हो हो हो शेतकरी असतो ना काय बोलू शकत नाही तुमच काय घरात तर पिक आलेलं असतय हो त्याला काय खर्च लागत नाय ना जमिनीवर नाही असं नॉर्मली लगेच ते पिकत त्यासाठी कित किती मेहनत करावी लागते हे त्याला माहिती अस तो कधी ऊन म्हणत नाय कधी पाऊस म्हणत नाय कधी थंडी आहे म्हणत नाय ना कधी तो आजारी आहे म्हणत नाय भर पावसात लोक सगळे घरात बसलेले असतात तो पावसात त्याच पीक नासाडी होऊ नये म्हणून तो तडपडत असतो शेतात काढण्यासाठी किंवा पाणी पाण्यासाठी वाट काढण्यासाठी ते लोकांना
किती कष्ट असतय भांग पेरणी करा पेरणी झाली कि त्याची देखरेख करा देखरेख झाली की त्याला भांगलान करा परत त्याला अ केमिकल वगैरे असतेच म्हणजे ते फवारणी करा किती कित किती प्रकार असतात किती कष्ट करायला लागतं बघल तेव्हा ते शेतात जावंच लागतं.
स्वतःच्या पोटासाठी हे लोक दहा वीस रुपये जास्ती खर्च करणार नाहीत. पण मॉ इथं बर्गर फिझ्झा खाण्यासाठी बरोबर तुम्हाला तिथे काही मोलभाव करून देतात
ह म आणि मोठ्या मोठ्या हॉटेल ना तर कित ती महाग महाग असतय तरी खातात.
तुम्ही एक लाखाच आयफोन तुम्ही मोबाईल खिशात ठेवता आणि कोथिंबीर साठी द दोन रुपया साठी त्यांचांशी फ्री मधी द्या. दोन मिरच्या द्या. दोन कडीपत्त्याचे काड्या द्या. ही काय गोष्टय तुमची बोलायची पद्धत हम्म हे चुकीचं हाय ना
हो न
काय आणखीन काय आता हो हो हो हो चालत